आवाज हा हा बोला, आपण हो हो, तेच आपण योगासनाविषयी बोलणार होतो.
त्याच्यासाठीच कॉल केला होता आमच्या इथे ना फ्री मध्ये इथे एक प्रोग्राम राबवताय म्हणजे कि आपण चौदा ते पंधरा दिवस ना फ्री मध्ये आपण अटेंड करू शकतो आणि नंतर आपण घरी योगा करू शकतो असं.
वा आणि त्यात काय काय माहिती सांगणारे म्हणजे?
म्हणजे आपल्याला प्राणायाम वगैरे सर्व शिकवणार आहेत, त्यानंतर पर्वतासन वगैरे जे योगामध्ये येतं ना सर्व श्वासोच्छ् त्याचे सर्व आणि कसं लहान मूल आपल्यासारखे जे लेडीज आहेत आणि वयस्कर जे लोक आहेत ना त्यांच्या सर्वांसाठी आहे. हे वेगवेगळ्या त्यांनी बॅचेस केलेले आहे.
वा आणि हे उन्हाळ्याच्या सुट्टीत केलं होतं की आत्ता सुरू करतायत?
हा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पण झालं होतं पण तेव्हा पेड होतं ना. आत्ता कसं फ्री ऑफ कॉस्ट आहे.
मग खूप त्यांना प्रतिसाद मिळाला असेल?
हो.
तुम्ही करताय काय फायदे जाणावले तुम्हाला?
बॅक पेन पूर्ण गेलं.
वा आणि कोणते करत होते तुम्ही?
अला त्याच्यामध्ये धनुरास्थण वगैरे वेट लूज साठी पण आहे. आणि त्यानंतर पर्वतासन, धनुरासन सर्व करू शकतो आपण.
आणि लहान मुलांना पण योगा सांगताय ते?
हो हो त्यांना तर बटरफ्लाय वगैरे परत काही मुलांची हाईट कमी असते, त्याच्यावरती सुद्धा योगासनांचा फायदा होतोय.
बरं हाईट साठी पण होतोय.
हो आणि कसं मुलांच कस आजकाल स्क्रीन टाइम जास्त बघतात त्यांच्यामुळे त्याच्यामधून त्यांना काहीतरी चेंज म्हणून पण एक चांगलं करता येतय.
हो ऍक्टिव्हटी म्हणून, अ शरीराला नाही का हालचाल किंवा वेगळ्या पद्धतीनी, शारीरिक ताण वाढून हा, हा बरोबर. पण मग किती वर्षाच्या लहान मुलांपर्यंत करू शकतो आपण?
ते काही नाही, तीन वर्षाच्या पुढे पण करू शकतो आता कसं लहान मुलं खूप ऍक्टिव्हच आहेत. त्यांच्यानुसार मग, म्हणजे पूर्ण योगासनं वगैरे झाले की, त्यांच्यासाठी डान्स वगैरेची पण हे घेतात.
अच्छा म्हणजे त्यांच्या हां त्यांच्या आवडीच्या गोष्टी
हो आवडी नुसार सार त्यांच्या आवडीनुसार घेतात त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही.
कारण की एवढी लहान मुलं,
लहान मुलांचं पण आणि आपलं कसं आपलं तर रोजचे काम उठल्यापासून काम सुरू झाले, कि झोपेपर्यंत कामं काही संपवत नाहीत.
बरोबर.
आणि मग आहेच आपलं काय वेट गेन होतंय वेळेवर जेवण नाही त्याच्यामुळे, कामच नुसतं उरकायच्या नादी अडिस... हो.... हे सगळे प्रॉब्लेम्स मग त्याच्यामधून आपण अर्धा तास तर, हार्डली काढूच शकतो स्वतःसाठी.
खरंय विचार केला तर निघेल.
हो आणि कसं खूप साऱ्या मेंबर्सला करायचं असतं, पण त्यांना प्रॉपर माहित नसतं नेमकं योगा करायचा कसा आणि कोणता करायचा वगैरे, तर ते पूर्ण गायडन्स आपल्याला इथून मिळून जातं नंतर आपण आप लं घरी पण करू शकतो व्यवस्थित.
म्हणजे हे कॉन्फिडन्स देतात तुम्हांला की, तुम्ही करू शकता किंवा तुम्ही चुकत नाही आ हात कारण की मला अस माहिती की योगासनामध्ये जर काही चुकलं, तर त्याचा उलटा इफेक्ट होतो नाही का.? हाड वेगळंच काहीतरी दुखू शकते इथे म्हणून लोक लोकं करणंच टाळतात त्याच्यापेक्षा चांगलं पणक को आणि वाईट पण नको.
ज्या हेवी एक्सरसाइज असतात ना, ज्या जिम म केल्या जातात त्यामध्ये तस आहे. पण योगासनांमध्ये असं नाही की, आपल्याला म्हणजे नाही का इजाच होईल असं. कारण कि ते असं अशा प्रकारे शिकवताना की आपल्या खूप जास्त ताण पडेल असं पण नाही थोड्या याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त इफेक्ट मिळतो. आता कसं आपल्याला श्वासाचे जे सांगतात योगा अनुलोम वलोम. त्यानी कस आपल्याला पोटाचे विकार कमी होऊन जाता. भ्रामरी म्हणा. भ्रामरी वगैरे केले ना की शांत झोप लागते.
बरं मग मला तरी करून बघायला पाहिजे
हम्म आणि आज काल तर आपल्या लेडीजमध्ये तर हाच प्रॉब्लेम आहे डिलिव्हरी वगैरे झाला की त्यांचं पोट कमी होत नाही वगैरे तर धनुरासन वगैरे ह धनुरासन वगैरे करू शकतो परत अजून भरपूर असे आसन आहेत कि ते म्हणजे जास्त खूप ताण पडेल असं नाही की काही काहीच सीसेक्शन झालेलं अस त्यांना डॉक्टर सांगत की पोटा जास्त ताण पडला नाही पाहिजे तर ते अशा प्रकारे सांगत की आपल्या पोटावर जास्त ताण पण पडणार नाही आणि आपल्याला सूट पण होतील आपल्या बॉडीला असे
बरं मला श्वास श्वास घ्यायला त्रास होतो तर मी तेच प्राणायाम वगैरे केल्यावर मला वाटत फरक पडेल.
हो आणि तर अजून त्यांनी प्लस पॉईंट असं सांगितलंय त्यांनी प्लस पॉईंट हा सांगितलाय की योगा आपले झाल्यानंतर ते लास्ट तीन चार दिवस आपल्याला मेडिटेशनच पण सांगणारय आणि मेडिटेशनच प्रोग्राम झाल्यानंतर तर एकच नंबर
वा म्हणजे किती दिवसाच साधारण करतायत ते?
ते चौदा ते पंधरा दिवस म्हणजे पंधराव्या दिवशी त्यांच असं समारोप सारखं त्यांनी एक प्रोग्राम ठेवता लास्ट आणि चौदा दिवस आपल्याला पूर्ण ट्रेनिंग देता
आणि हे सगळं फ्री करतात.
हो फ्री करतायत आमच्या आमच्या एरियामध्ये तर फ्री करतायत सध्या तेच म्हटलं आपल्या जवळचे जेवढे आहेत जेवढा म्हणजे त्यांनी असं सांगितलं की नाही कि ह्या एरियामध्ये करतोय म्हणजे इथलेच लोक पाहिजे असं काही नाहीये जेवढ्या जास्त लोकांना सांगता येईल अबेर करता येईल तेवढं चांगलंय असं.
अच्छा मग ते मला ना तुम्ही नंतर हवं तर तुम्हाला जास्त कुठले इफेक्टिव्ह वाटले किंवा काय वाटले किंवा रात्रीची शांत झोप लागण्यासाठी ह्याच पण आपण मला नंतर लिंक्स वगैरे पाठ वा कारण की मी तर तुमच्या इकडे येऊन अटेंड नाही करू शकणार.
हो हो त्यांचे ऑनलाईन पण होता बर का त्यांचे ऑनलाईन पण बॅ चेस असतात तर मग मला आता सध्या कस ते ऑफलाईन घेत या ऑनलाईन असल्यानंतर मी तुम्हाला नक्की सांगेन म्हणजे कस तुमचा पण फायदा होईल आणि तुमच कोणी ओळखीच अस रिलेटिव्ह म्हणा फ्रेंडस वगैरे म्हणा त्यांना
हो ना आणि कस असं सगळ्यांमध्ये माहित ती असेल आणि आपण करत असेल तर अजून उत्साह वाढतो आपलं आपलं करण्यापेक्षा.
हो माझ्या सासूबाईंचे तर गुडघे असले फार दुखायचे. त्यांना गुडघ्यांना सुद्धा फरक पडलाय
अरे बापरे मग किती चांगलं! तर आता तर सगळा छोटा काय हाडांचे प्रॉब्लेम झाले तर स डॉ डॉक्टर कडेच पळायला लागत म्हणजे काहीही झालं तरी
सगळ अजून ठिसुळ होत चालता वेगवेगळे आजार चालू होऊन जात अजून एक आजार बाजूला अन् दुसरे चालू होत.
हो ना तेच की एवढ्या काय हाड हाडांसाठी किंवा काही पाय लहान मुलांचे पण पाय दुखतात त्यांच वाढतं अंग असत तर, तर त्याच्यासाठी पण म मी तरी डॉक्टर कडे गेली होती कारण की मला नव्हत माहिती कि योगासनामुळे एवढा पण फरक पडेल कि हाडांचे काही प्रॉब्लेम असतील किंवा दुखापती असेल तर त्या बऱ्या होतील.
हो
कारण की माझ्यासाठी नवीन आहे आपल्याकडे हाड बाकीच सगळं चालून जात पण हाडावर काही आलं तर आपण बऱ्यापैकी सिरियसली घेतो ना कारण की आयुष्यभराचं ते दुखणं नाही
तर लवकर रिकवर पण होत नाही
तेच त्याला रिप्लेसमेंटच नाहीय काही
तेच म्हटलं एवढा छान प्रोग्राम आहे माझी तर आता मुलगी पण जात ते मी पण जाते आणि सासू सासरांना तर बळजबरी पाठवते.
पण त्यांना तो फरक पडत असेल तर तेच
हो आता स्वतःहून जाता म्हणजे आधी तीन चार दिवस मला बळजबरी कराव लागली आणि आता स्वतःहून जात तर त्यांना इतकं हलकं वाटायला लागलं त्यांचंच शरीर त्यांना कंटिन्यू आता तर हा आजार हम्म आणि कसं बाकी कीच जरी काही केलं नाही ना तर दहा हजार पाऊल आपले चालणं झालं ना त्याचा सुद्धा खूप इफेक्ट आहे.
हो आजकाल ते मी बघतेय की नाही का मोबाईलवर पण ट्रॅक करतात आपले वॉक, वॉक किती हो हो हो पण तेच मला इच्छा असते पण मला दम लागतो वगैरे म्हणून मी काही
हा जास्त नाही थोडं थोडं थोडं. ते कसं मला आधी स्टार्टिंगला काय वाटायचं दिवसभर मी किती चाल ते माझा होतोच आहे व्यायाम असं माझा गैरसमज होता पण त्या हो पण त्यांनी एवढं छान समजून सांगितलं की तो तुमचा व्यायाम नाही ती तुमच्या शरीराची झी झीज होते तुम्ही जो योगा कराल किंवा जो व्यायाम कराल ना ती तुमची झीज भरून काढते इतकं छान समजवलं त्यांनी तेव्हापासून म्हणजे मी म्हटलं अरे आपण आत्तापर्यंत स्वतःच्या शरीराची झीजच करून घेत होतो काही आपण इम्प्रूव्ह तर काही करत नव्हतो पण डिग्रीज च होत चाललो होतो
बरोबर पण हे असा विचार करणं पण खरंय नाही तर बायकांचं असंच होऊन जातं ना अरे मी किती काम करते अजून वेगळा व्यायाम काय करू मी किती काम करते घरातलं सगळं करते
असंच होऊन जात.
करतात बायका त्यांना कोणी अस वाटतच नाही, असं नाही सांगत की तुझ्यासाठी वेगळा वेळ काढून तू व्यायाम करू शक ते की, ते कसं गरजेचंय?
तेच ना.
आणि खरं तर, रोजचं घरातलं काम हे कंटाळवाणं असतं. म्हणजे, ते तुम्ही जीवावर येऊन कराय लागता काही दिवस.
हा, नाही. मी पण मला एवढं जाणवलं. की मी जेव्हापासून करायला लागली ना, मला माझा पूर्ण दिवस असा रिफ्रेश वाटतो. आधी कसं, खूप असं कंटाळा आणि खूप असं जीवावर आल्यासारखं करायची. किंवा मग असं, खूप थकवा जाणवायंचा. पण आता स्वतःलाच एवढं फ्रेश वाटतं ना की बस, कधी
आणि किती वेळ करता तुम्ही रोज, साधारण?
हा, मी अर्धा तासाचा टायमिंग ठरवलेला असतो. पण कधी-कधी होत वीस मिनटं-पंचवीस मिनटं. पण जास्त करून हा, हा करता, पण म्हणजे कसं त्याचं जर असलं तरच होऊ शकतं. आज केलं, चार दिवस नाही केलं, तर मग असं कोणतच पॉसिबल होत नाही. त्यामुळे टाइम कमी-जास्त झाला तर चालेल, पण सातत्य असलं पाहिजे, असं वाटतं.
हो, आणि तिथेच खूप जणी मार खातात माझ्यासारख्या की. आज आणि ते आमच्या मूडवर असतं. खूपदा आज मुळे तर चांगलं कर. पुढचे चार दिवस मुड नाही, तर नका करू तर ते म्हणतात ना, की मुड नका फॉलो करू. तुमचं एम फॉलो करा. ते तसं वाटतं एवढं काय? सणाच्या बाबतीत पण?
नाही, ते आपल्याला डायरेक्ट आपली एक मेडिसिन आहे असं समजून जर केलं ना, तरच होऊ शकतं.
आनंदाची गोळी. माझे एक डॉक्टर आहेत त्यांनी ह्या सगळ्या ह्याला आनंदाचे गोळी असं नाव पाडलेय. कि ह्याच्यामुळे तुम्हाला फक्त आनंदच मिळणार आहे. तुमच काही वाईट नाहीे झालं तर फक्त चांगलं होईल, त्यामुळे ते खूप खूपदा कन्व्हिन्स करत राहतात की, पंधरा मिनिटं तरी चाल. अर्धा तास तरी शांत बस. नाही का? मेड मेडिटेशन असं नाही, पण काहीतरी अर्धा तास बसून कर.
तर तुम्ही सांगताय, हे त्याच्याच कॅटेगरी मधलं येतंय.
अमित कमी आपण करतो. मेडिटेशन जास्त वेळ नाही तर दहा मिनिट तरी स्वतःसाठी देऊच शकतो.
खरंय. तेच, त्या मला असंच म्हणत असतात की, म्हणजे मेडिटेशन टू हार्ड काय, मांडी घालून? हे करून नाही बसली तरी चालेल. तू पेंटिंग कर, नाही का, जित विचार थांबू शकतील तुझे आणि मग पेंटिंग कर. त्यानं तुझ्या मनात विचार नाही, येणार किंवा अजून काहीतरी गाणं ऐकताना नाही येणार, असं काही पण कर. जिथे तुझे रोजचे विचार थांबतील आणि तू एकदम शांत असेल.
हो-हो, चालेल. मी नक्की ऑनलाईन बॅच असली की तुम्हाला कळवेल ओके ओके बोलून खूप बरं वाटलं बाय.
सेम सेम बाय बाय.
ओके बाय.